हॅलो. हॅलो आवाज येत नाय.
आता येतोय का?
हा या लागलाय.
हॅलो हा काय करायलीयास?
काय नाय बसलोय तू?
काय नाय आता कॉलेज सुटल आलोय आता घरी.
हम्म जेवलास?
जेवलो दुपारीच तू जेवलीस?
हम्म जेवलो.
हम्म हम्.
आणि काय पेपर तेन झाला मामा, पप्पा झोपल्यात मम्मी आत जेवायलीया.
हा हा हा पेपर झालेत माझं आता पुढच्या महिन्यात आणि असतील.
हा हा. म सुट्ट्या बिट्या काय हायत का नायत?
सुट्ट्या बघूया की आता पेपर नंतरच.
अला नायस?
हम्म काय सुट्टीत दंगा केला वाटत तुम्ही लय?
होय होय आवी आलता मग आरुषी ते अन मोमोज कराय चेत म्हणा मग ते केलेलं.
बर.
हम्म.
चांगलंच झालत काय?
होय चांगलं झालत भरपूर केलेल.
हम् हम् हम्.
केलं तेवढं मग आवी म्हणालता तुला सारखा मेसेज करालता की य य म्हणून. मी तिकंड आलो का त्याच्यानंतरच ते लगेच.
हम्म हम् माझं एक्झाम हुती त्यामुळं नाय हे आलो मी त्यावेळी.
होय. आणि काय आ- आता बघू आता आमचं पण हे झाले आता, रजिस्ट्रेशन पण झालय, मेरिट लिस्ट लागेल.
हम्.
बघायचं म बघितलंय सांगलीच एक कॉलेज, आणि के. आय. टी असे दोन तरी आता रेफरन्सला ठेवलय. बघू जास्त करून ते चांगलीच एक बघणार आहे.
हम् हम ह.
बी. पी कॉलेज, म बघायचं
तिथलं किती कट ऑफ आहे मगच्या वेळीचा?
त्यांचा कट ऑफ काही जास्त नाही ए सोड, ओपनवाल्यांचा काहीतरी पन्नास काय किती तरी हो हा, आता माझा बघू. मला हायीत फिफ्टी फाइव्ह. मिळल मला, जाऊन आलोय कॉलेजमध्ये तेन, सांगितल तर म्हणल्यात मिळतय ऍडमिशन, रजिस्ट्रेशन पण करा.
हम हम.
बघायचं म आता, नाही रजिस्ट्रेशन इथं केलंय, डी. के. टी. इ त.
डी. के. टी. त केल होय?
हम्म. आणि काय? आत्या, मामा, दिदी, तेन काय कराल्यात?
हाय, दिदी हाय, ती आता जाणार आहे उद्या पुण्याला, मम्मी पण आत्ता उठल्या आवराय लागल्या, पप्पा रानात गेल्यात.
हा ह, उद्या पुण्याला काय ते जॉब साठी काय?
होय, बोलवलंय वाटतं, मग जाणार आहे, तिथं चाललय होय, नाही, होय, नाही, करत चाललेलं.
का?
म्हणजे बोललो तर जाणारच अस चाललेलं, आता बोलवलं म्हणून निघाल्या.
तेच म्हणलेली परवा, त्यानी बोलवत्यात काय बघणार नाही तर, दुसऱ्या कंपनीचा पण इंटरव्यूव देणार आहे.
हा हा.
हम्म! आणि काय शंतनू तेन काय कराल्यात?
शंतनु हाय, गेलाय कॉलेजला. माझा काल पेपर झाला एक. काय सगळं डोक्याला ताप.
काय काय सब्जेक्ट आहेत, आता तुला फर्स्ट इयरला?
मला केमिस्ट्री आहे, परत सिव्हलच बेसिक सिव्हल हाय. इलेक्ट्रिकस इलेक्ट्रिकलचा बी ट्रिपल आहे, परत हेजा आपला मेकॅनिकलचा बेसिक मेकॅनिक कल हाय, परत कॅड हाय, सी लँग्वेज हाय.
तुला केमिस्ट्री कसं काय हाय?
फर्स्ट इयरला सगळ्यासनीच असतय.
अस हाय होय.
सेकंड इयर नंतर मग डिपार्टमेंटचा विषय.
हा हा. म्हणूनच चार वर्ष असणार आहेत इंजिनिअरिंगचे, म्हणजे एफ. वाय ला सगळे. आणि तिथनं तीन वर्ष मग, आपल्या नॉर्मल डिग्रीचे.
हा.
हम्म. मग आणि काय? होय.
हम्म सांगितलंय तुन.
नाही काय बोलणच नाय आमचं.
काय नाय असंच आलता तिकडे गेलता ह्याला कवट्याला.
हा हा ते हेला आलता तेव्हा काय वर्ष श्राद्धला त्यांच्या आजोबांच्या.
हा हा तेव्हा.
हा. तेव्हा आलतेत हिकडं पण पण पण हा तिकड पण आलता.
हम्म हम्म.
का म्हनलास?
मी काय म्हणल तवा तू म्हणलीस.
हा इकडं आलेला पण तेव्हा काय आमचं बोलणं झालं नाय.
हां हा.
भेटला नाय
असतंय आता करतय सोड कॉलमध मधन आदन कधी तर.
हा.
हम्म.
त्याची पण आता बारावी असल्यामुळ हायच की. कुठं काय स- जातय संध्याकाळी नऊला येतय साडेनऊ होय. साडे नऊला का काय तर येतय होय. त्याजी बारावी झाली की आपण कजिन्स कजिन्स आपली ट्रिप काढूया एक.
हम्म चालतंय की.
हम्म. तू पण जाणार आहेस नव बालाजीला?
मी पुढच्या महिन्यात जाणारय.
हा.
हम् म तू परवा गेलती ना कुटतर फिरायला?
अ ते आम्ही फ्रेडस फ्रेडस गेलेलो.
हा हा हा. ते कुठ गेलता तू
कोल्हा आम्ही प इथं सगळे वर्गातले फ्रेंड्स फेड्स गेलेलो तो इथं रामलिंगला गेलेलो. ट्रेकिंगला आणि परवा गेलेलो कोल्हापूरला गेलो.
हित आळत्यात
हा आळतिया.
हम् हम् हम्.
आता जायला पाहिजे ब रामलिंगला कसलं भारी असतय माहिताय का पावसाळ्यात.
मित्र हाय माझा तिथ मला म्हंलेला जाऊया काय कधी गेलो नाय तिकडं.
जायला पाहिजे भारी वाटतय आता ती काल काकाची मुलगी हाय एक ती गेलती ती सांगालती कस सगळं आता तिकडे जंगल टाईप हाय ना. मग ते सगळं हे झाल्यावर आता झाडं उगलेले असत पावसामुळे तेन. भारी आहे मग सांगाल ती
हम्म, आम्ही पण गेलतो परवा. गेल तो काय दिसत नाही पुढच सगळ पांढर पांढर दिसते ढग आलेल.
धुक्कामुळे होय.
हो पाऊस तसाच
पाऊस व्हय मज्जा येते त्या तश्या वेदरमध्ये.
होय.
हम्म. आणि काय म. हाय हाय बरेच मी.
हम् हम् हम्
हम
कुठे निघायलास? कुठे पडायला लागलस?
नाही कुठ जाऊ आहे ना बसल.
हम् हम् हम आणि ह्याला सोमवारी कुठ गेलती ना फिरायला बाहेर?
सोमवार तेस की मैत्रिनी सोबत गेलो लो कोल्हापूरला.
हां हां हां
प्रंका महालक्ष्मी
हम्म हम् हम्म
इकडे तिकडे जाऊन आलो.
बाकी
व्हय आता सुट्ट्याच आहेत. कि घरात बसून बसून कंटाळ आलाय म्हणून म्हणल जाऊन येउया. ते पण आमच् प्लॅन कधी पासून ठरवता माहििते काय आम्ही आमच एक एक्झाम झाल्या एप्रिल मार्च मध्ये कायतरी तेव्हापसून आमचा प्लॅन होता जायच फिरायला म्हणून तेव्हा सक्सेस झाला. चार दोन तीन महिन्यांनी
हा हा हा हा मला पण कुठे काय जायले येत ना बाहेर कॉलेज असल्यामुळे. परत नाही गेल की आठ अटेंडन्स धरत नाहीत मार्क देत नाही.
हम्म. दिवसभर असते ना कॉलेज तुमच?
होय सकाळी नऊ ते साडेचार वाजते.
हा मग म्हणजे घरला याला पाच साडेपाच सहा म्हणायचे.
हम् हम् हम
हम्म
मग ते आता अकरा बारावीला कोण आहे का तुझ्या ओळखीतल?
अकरावी बारावीला ओळखीच नाही रे कोण बारावीला अवी च की.
आवीला ते पुस्तक द्यायच होत ग.
आवीलाच आहे. कसल पुस्तक?
ते याच आपल मार्वल. रेफरन्स करायला क्वेश्चन असत सगळ आधीच त्यात. हां
सी ई टी स
सेकंड हँड असले तरी चालते काय प्रॉब्लेम नाय.
हम्म आपल्या इथ इचलकरंजीत एक बुक स्टॉल हाय तिथं मिळत्यात तिथं बघायला पाहिजे चौक शी करून
तिथे विचार पण त्याला पण भेटणार की म तिथं आपल्या ओळखीतलं कोणाचं असलं तर
ओळखीतला ता बारावी झालेलं कोण तर नाहीये बघायला पाहिजे कोण तर हाय काय विचारून बघतो. पप्पानां
हम्म हम्म बघ वीच
कोण असलं तर सांगतो म त्याला
हा ते काय मोमोज कसं करायचं सांग मला जरा.
मोमोज कसं काय? कोबीज बारीक करायचा चॉपर असतोय आपला ह्याचा त्यान आणि त्याच्याचात जरा आलं लसूण हे दोनच फक्त घालाय आल्ल लसूण आणि जरा कोथमीर आणि गाजर असल तर गाजर हे चॉप करायचं. आणि ते मंजे साईडला ठेवायच आणि मैदा घट्ट मळायचा.
असा एकदम जरासं आणि त्याच्या छोट्या छोट्या बारक्या बारक्या पुऱ्या लाटायच्या आणि त्यात ते सगळं मिश्रण घालायचं आणि स्टीम करायचं किंवा फ्राईड पाहिजे असल तर फ्राईड करायचं. चिकन मोमोजची पण सेम अशीच रेसिपी आहे फक्त त्यात फरक एवढा आम्ही व्हेज केलेलो आज म्हणाले चिकन मोमोज करायच बघू आता पप्पा आणील ते स्टीम वालेच की
आज चिकनच करूया म्हणालतो बघू पप्पा जर चिकन आणून दिलं तर आज करणार म
मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकतोय आपण.
हम्म चांगलं तर लागतय का? केलतसा
चांगलं लागतात खरं भारी लागतात विकतच्या पेक्षा चांगलं लागत.
हम्म हम्म
काय असतय त्यात आणि त्याच्यात फ्लेवर फक्त कशाचा आल्ल लसूून ह्याजाच फ्लेवर अस ते मोमोज मध्ये आणि मिरची.
हा होय.
आणि ते राहिलेलं कोबी ठेवलेलो का मी म्हणजे भरपूर कोबी राहायला ते ठेवलेलं दुसऱ्या दिवशी कोबी मंचुरी करायचं त्याचच म्हणून आणि दुसऱ्या दिवशी मला ते सेवा समितीला जायला लागल ह्येला कोल्हापूरला दिदीला आणि मी गेलतो आणि त्याच्यात ते अ खराब झाल कोबी ते फ्रीज ला ठेऊन पण खराब झालं.
म टाकून दिला
म टाकून दिलं नायतर ते त्या दिवशी सगळे बाहेर जाणार होते. तात्या तवा दवाखानात होतीत ना मोठी सगळी जाणार होती तिकडं आम्ही बारकी बारकीच होतो म आम्ही तेवढंच मंचुरी करून खायचं असं म्हणटलं मी, आऋषी, समर्श, श्री आणि दिदी हा आवि एक होता. आणि ते खराबच झालं सगळं
हम्म हम्म हम्म हम्म पाउस हाय का?
अस पाऊस होता स का बस ना आता उघडलाय तिकडं.
हाये सुरू आहे बारीक.
हम्म.
कधीतरी येतय. म थांबतय असंच.
तरी मध्ये चार पाच दिवस पुरलईच ऊन होतं. आता तरी हाय पडालाय.
होय.
नाही तर काय म्हणतात तस. पेरण्या पण झाल्या तुमच्या?
झालेय सगळं. आले सोड. काय औषध मारायचं. भागलायसते व्हस?